हा लागला ना
लाव मग जोडेल तेवढे मला कारण की, घट बाहेरच्या बायला बी दुसऱ्याचे फोन नाही लागत ज्यांचे टास्क पुरे होईल त्यांनाच फोन लागू राहिले.
हा सर
कारण काही की बाल डायरेक्ट मनाव सांगित होती ती कार्यामध्ये काही पहीला फोन लाव आणि ह्यांना न हा या नंबर वर फोन लाव म्हणून
अस आहे का?
पण मंग लागले ला लावा मग जेवढे लागतील तेवढे.
हा मग लावितो लावून टाकतो ना एक एक मिनिटं बोललं चालतं का.
नाही नाही दोन दोन तीन तीन मिनिटं तरी बोला.
असं का? हम्म.
ते काय राहत दुसरं काही नाही ते
हा दे मा हा हा. मग त्याला बो बोलण लागत का नीसत चालू ठेवलं चालत.
नाही ना बोलाच लागत ना रेकॉर्डिंग चालू राहते ना.
असं आहे का.
ती रेकॉर्डिंग जाते ना.
मग ते ऐकायचे का मग.
नंतर ऐकात्याल मंगच पैसे द्या
असं आहे का ह फक्त चालू ठेवा तुम्ही काही बोला समजा.
हा बोलात राहायचं काहीतरी
असा आहे का हुं.
अन ते काय त्याला आहे ना कानालाच लावून धरा लागतो.
हा.
नाही त म माणूस स्पीकरवर ठेवत न कामं करत तस नाही ती.
नाही नाही तस नाय बाकीचा आवाज येतो ना.
हा लावाचे दोन दोन मिनिटांला जेवढे होईल तेवढे आज लावायचे उद्या लावायचे काही.
ह जमल आता न मी आता सहज अ बघितलं मला वोपन करा.
नाही टास्क पुर व्हायला असले ना तरी फ्रेश करीत राहायचे राहून राहून राहून राहून.
आसय का.
हा म्हणजे आपलं ॲपला आहे ते समजत तिकडे अपडेट राहते का यांचं कार्या ॲप चालू आहे म्हणून.
हाय कायला.
केलं आणि करीत राहाचं. रिफ्रेश ऑल टास्क मध्ये राहत ना ते.
म्हातारी आली घरी.
नइ शेतात गेल्या का नाय.
आल्या वर कर मग. म्हणजे मी बोलतो मग. ते लग्नाच हे ते. म्हणजे आपलं होऊन जातं मग समजा.
हा ह चालतय ना. पण मंग ते परत परत कॉल कराल लागते ना. बरं चालल.
हा मला कर मग संध्याकाळी. नाहीतर मीच लावीन.
बर बरं चालत.
हा ठेवू का म